हॅलो हॅलो. हा येत येत हा मॅडम तुमच्याकडे म्हज माझ्यासाठी दहा मिनिटं आहेत का बोलण्यासाठी मी तुम्हाला जरा आपल्या म्हणजे जे जे काही सण साजर के जातात त्याबद्दल तुमच्याशी काहीतरीण माहिती शेअर करते. किंवा माझं जे अ माझ्या आपल्या सणाबद्दल किंवा आपल्या जे काही इंडियामध्ये छानपैकी सण क - - त्याच्याबदद्ल मी तुम्हाला थोडीशी अ माझी मला आज - - जे अनुभवले आहे ते सांगते मॅम.
हो, हो. नक्की.
हा, म्हणजे आपल्याकडे अनेक सण म्हणजे खूप म्हणजे आपल्या जी - - होळी असते होळीपासून जे सण आपल्यात स्टार्ट होतात, तर म्हणजे प्रत्येक सण आपल्या इथे - - मोठ - मोठ्याने साजरे के जातात. मग होळी पासून जे काही काही ते सण होतात सुरु पहिला - - त. पहिला तर होळी येते. होळी नंतर मध्ये अ गणपती येतो. गणपती, गणपती आपण खूप म्हणजे खूप मोठ्याने साजरा केला जातो. ऑल महाराष्ट्रामध्ये म्हणजे ऑल इंडियामध्ये गणपती खूप छान पद्धतीने म्हणजे साजरा तो उत्सव साजरा केला जातो. अगदी गणपतीला म्हणजे गणपती येनं येण्याच्या अगोदर लोक स्टेटस लावतात बाबा की हा आता गणपती येणार आहेत. तेवढे दिवस बाकी आहेत. म्हणजे ल हा अ हा मुला मुलींच्या मुळे - - तर खूप म्हणजे खूप उत्साहाचे वातावरण वातावरण असते आणि मुलं मुली अगदी उत्साहाने तो सण साजरा करत करतात कारण का त्यांना डजे डॉल्बी व - - नाचायला मिळत. ढोलशच्या तलावर अगदी गणपतीला घालवताना सुद्धा तेनि अ - - आणि आण अ एंट्री म्हणजे गणपतीला आणताना सुद्धा खूप उत्साहान उत्साहात म्हणजे तालावर नाच तात आणि त्यांना खूप म्हणजे तिथं आता डेकोरेशन पद्धती डेकोरेशन पद्धती म्हटलं तर आपला गणपती येणार असतो. गणपतीच्या वेळेला आपण डेकोरेशन अगदी अ गं णपती दहा दिवस अगोदर म्हणजे ये अगोदर गणपती येण्याच्या अगोदर दहा दिवस - दिवसापासूनच आपण अ डेकोरेशनच तयारी करतो. खूप म्हणजे खूप छान डेकोरेशन लोक करतात. अगदी - - नवीन नवीन डिझाईन अगदी पाईपच्या ह्याच्यापासून अनेक - - अनेक सामानांचा वापर करून लोक डिझाईन्स करतात. मग ते गणपतीला - - अ म्हणजे मोदक वगैरे म्हणजे त्यात डेकोरेशन मध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठ्या स्पर्धा लावलेल्या अस तात आणि स्पर्धेत सुद्धा हा. मग मोदक, लाडू असे गोड पदार्थ सुद्धा गणपतीला बनवतात. मग गणपती अगदी छान उत्स - - हात साजरा करतात. मग त्यानंतर आपल्याकडे अ नवरात्रोत्सव येतो. नवरात्र उत्सव तर पण खूप छान नऊ दिवस अगदी - - अ खूप छान अ ज छान पद्धतीने साजरीे करत म्हणजे नवरत् असतं. लोक नवरतन धरतात. पायात चप्पल घालत नाहीत. अक म्हणजे अ उपवास - -हो अनवानी - - पायांनी फिरतात, म्हणजे ते देवापर्यंत अनेक देव अनेक देवा म्हणजे आप आपले जे कुलदैवत आहेत आणि देवांपाशी जा म्हणजे देव गाभात्यात जाऊन त्यांना तेल वाह वाहतात. अनिक म्हणजे त्यांना म्हणजे फळ फळे म्हणजे जे काही उपवासाचे जे काही पद साहित्य पदार्थ आहेत ते देवाचे चरणी जाऊन अर्पण करतात. आपली - - अ असे हेवजे होत म्हणजे गोकुळाष्टमी गोकुळा अष्टमी सुद्धा खूप छान पद्धतीने आपल्या इथे करतात. गोपाळकाला हा. आणि म्हणजे तिथं त्यावेळेला म्हजे - - श्रावण महिन्यात अनेक बायका जोगवा मागतात ते जोगवा घेऊन जोगवा हे झाल्या नं तर देवाला नेऊन तिथं धपाटे वगैरे करून छानपैकी अनेक म्हजे पाहुण्यांना किंवा आपल्या जे काही घरचे लोक आहेत त्यांच्यामध्ये ते - - व हे करतात. जेणेकरून त्यांचे जवळीकसुद्धा वाढते. त्यानंतर आपल्याकडे दिवाळी येते. दिवाळी अ दिवाळी सुद्धा खूप म्हणजे खूप छान पद्धतीने आपण सेलिब्रेशन करतो. दिवाळी तर - - आपल्या इंडियातला म्हणजे ऑल इन खुप खुप जवळचा सण कारण का आपल्याला गोड पदार्थ. हां, हा. म्हणजे गोड पदार्थ मस्त पैकी अनारस म्हणजे तिखट आणि ग छान! आपल्या जास्त करून कुठल चकली, चिवडा हेच आपले खूप म्हणजे फेमस आणि खूप म्हणजे आवडणारे पदार्थ आहेत मॅम आणि खूप म्हणजे खूप आवडीने हा सण करतात, आणि नवीन नवीन कपडे आपल्याला भेटतात आणि हे छान पध्दतीने आपण साजरा करतो, आणि एकमेकांच्या घरी जाऊन फराळ देतो परत आपल्याला म्हणजे कपडे असतात ते नविन घालतो, फटाके उडवतो म्हणजे अ फटाके की सुद्धा फटाक्याच्या खूप आनंद घेत असतो.
हो, बरोबर आहे आता जस की तुम्ही वेगवेगळ्या सणांची वेगवेगळी माहिती अ दिला. आता मी तुम्हाला दिवाळीबद्दल सांगतो काय? आता मँम बघा दिवाळी का साजरी केली जात असावी? आता तुम्ही जयश्रीरामांचं नाव तर म्हणजे प्र ते घराघरात सगळ्यांना माहितच आहे.
जे राम होते, त्यांना चौदा वर्षाचा जो वनवास लागला होता ते जंगलात राहा तेथून ते त्या दिवशी परत आले, दिवाळी दिवशी म्हणून त्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते, आणि दिवाळीबद्दल जर बोलायचं झालं तर? दिवाळी ही तुम्हाला माहिती आहे, एक दिवसाची नसते दिवाळी ही पाच सहा दिवसांची असते, मग त्यात नरक चतुर्थी चतुर्थी, धनत्रयोदशी भाऊबीज, दीपावली, पाडवा लक्ष्मी पू -पूजन असे विविध सण जे आहेत. ते त्या म्हणजे वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जातात, आता त्या प्रत्येक सणांचं जे काही काही वैशिष्टय़ ते खूप म्हणजे- खूप महत्त्वाच पण आहे आणि ते वेगवेगळ पण आहे. तर दिवाळी आता आपण बघतोय. अ आता दिवाळी येणार म्हणले की आपण एक महिना अगोदरच तयारी करतोय. म्हणजे नवीन कपडे खरेदी करणे, नवीन काही वस्तू खरेदी करणे. तुम्ही जसं म्हणला चकली चिवडा, लाडू, करंजी शंकरपाळ्या. हे विविध प्रकारचे पदार्थ लक्ष्मीपूजन दिवशी ते तयारी करून देवसमोर तो नैवेद्य दाखवावा. आता दिवाळीबद्दल आणि म्हणजे वेगळं सा झालं तर. तुम्हाला जर सांगायचं झालं तर, दिवाळी दिवशी आपण फटाके उडवतोय हे तर तुम्हाला माहितीच असेल. आता ते फटाके उडवतो, मग फटाके उडवल्यामुळे आपण काय करतोय? हवा प्रदूषण पण करतोय आणि आवाज येतोय त्यामुळे ध्वनी प्रदूषण देखील आपण करतोय. तर हे होऊ नये म्हणून, आता आपण इको फ्रेंडली म्हणजे आपण फट न वाजवता वेगळ्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करू शकतो. म्हणजे आधुनिक काळात आता, जे आता जे शतक चालू आहे ना मॅम, त्यामध्ये आता म्हणजे करतात काही लोक करत आहेत साजरं तस. पण अजून म म्हणजे काही आहेत की लोक जी प्राचीन विचाराचेच आहेत की फटाके वाजरल्या शिवाय दिवाळी होत नाही, ते साजरी करतात. पण सुरुवात आपण आपल्यापासून करावी, असं मला सांगायचं आणि मग बाकी तुम्ही म्हंटला, म्हणजे दीपावली पाडवा असतो त्या दिवशी वेगवेगळे म्हणजे खरेदी केली ली जाते. तो सण म्हणजे तो जो दिवस आहे तो अ- म्हणजे मुर्तापे एक मानला जातो. त्यानंतर भाऊबीज, भाऊबीज त्यानंतर तुम्ही जे आपण म्हणतोय भाऊबीजला म्ह बहीण भावाला ओवाळते म्हणजे तिथं ओवाळणी दिली जाते, तर किती उत्सुकता असते. त्यानंतर, मग दसरा आता दसऱ्याबद्दल सांगायचं झालं तर दसराला विजया एकादशमी दसरा अस म्हणतात. म्हणजे रामान लक्ष्मणचा वध केला त्या दिवशी त्यांनी विजय मिळवला, म्हणून त्याला विजयादशमी दसरा असं म्हटलं जातयं आता तर त्या दिवशी बघा सोनं- सोनं म्हणून आपट्याची पानं एकमेक कांना दिली जातात, आणि ह आणि आपण म्हणतो सोनं घ्या सोन्यासारखं राहावा. आणि त्यानंतर आपण हा आणि शस्त्रपूजा म्हणजे तुम्ही जे सांगितला ते नऊ दिवस दिवसाचं हे ते मी त्याच्याप सगळं सांगते. म्हणजे बघा ना आधी लोखंड वगैरे म्हणजे लोखंड जी साधने असतात, त्यांची हळदी कुंकू लावून परत फुले वाहून आणि आपट्याची पान म्हणजे सोने घालून त्यांची एकदिवसीय पूजा केली जाते. म्हणजे जेणेकरून की शेतकऱ्यांची अवजारेच असतात ना, त्यातले जास्तीत जास्त. त्यांना एक दिवस आराम मिळावा हे म्हणजे प्रत्येक सणांचं बघा ना वैशिष्ट्य काही वेगळंच असतं आपण हे सण नु आप पण हे सण साजरे करत जातो. म्हणजे का सण साजरे केल्या जाते. कारण आपण दैनंदिन जीवनात धावपळीत असतो, कुठली व्यक्ती कामावर जात असते. कोणती व्यक्ती घरकाम करून दमलेली असते. कोणती तरी व्यक्ती म्हणजे तिच्या दैनंदिन लाईफ मध्ये रोजच्या वे जीवनातून काहीतरी बदल म्हणून सणात एक एकत्र यावे कुटुंबाने. आनंदाने, उत्साहाने सगळ सण साजरी करावे यासाठी सणांची निर्मिती झाली असावी. म्हणजे किती सण व उत्सव किती महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. आपल्या त पूर्ण म्हणजे देशामध्ये आपल्या पूर्ण हेच्यामध्ये त्यानंतर आता गणपती. तुम्ही गणपती बद्दल सांगितला, गणपतीमध्ये वेगळा असय काय, एक एक घरात गणपती पाच दिवसांचा असतो. मंडळाचा गणप पती नऊ दिवसाचा असतो, अकरा दिवसाचा असतो. अकरा दिवसा काही ठिकाणी तर गणपती दीड दिवसांचा चाही असतो. म्हणजे आज आणला जातोय आणि लगेच विस सर्जन केलं जातय. बरोबर दीड दिवसाचा गणपती देखील मांडला जातो. आता त्या गणेशोत्सवमध्ये म्हणजे आपल्या रा राष्ट्रात तर गणेशोत्सव इतका मोठ्याने साजरा केला जातोय की, अं तिथं स्त्री स्त्रियांसाठी वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक दिवशी आयोजित केले जातात. मालेडी कार्यक्रम, संगीत खुर्ची. म्हणजे स्त्रियांना देखील तिथं अं प्रथम स्थान दिलं जात.
प्राधान्य दिल. हा, होय.
बरोबर प्राधान्य दिले जातेय. त्यांच्या अ स म्हणजे कंटाळवाड्या जीवनातून काहीतरी व्यवस्थित व्हावं. हे ते म्हणजे सण वार तर चालत का म्हणजे आपल्या ज्या भारती तिय कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिन्याला तर सण हे उत्सव अस तातच. म्हणजे जस की प्रत्येक सण उद्दिष्ट, आता होळी हो लिका दहन केली जाते. होळीच्या दिवशी आपण शेनी वगैरे लहान मुलं गोळा वगैरे करतात. मग ती शे एरंडाचे ते झाड लावले जाते मधे आणि बोंबलने हा प्रकार अ त तिथ ते आपण म्हणजे त्यानंतर त्या जळलेल्या अग्नीत आपण ती पोळी अर्पण करायची. असते, आणि तो नैवेद्य म्हणून आपण वाटायच असतो. म्हणजे बघा ना ते का? तर आता थंडी म्हणजे संपली असं त्यानंतर. आपण सगळे म्हणतो. म त्यानंतर आणि म्हणजे जसं की आता दसरा झाला, गणपती झाली, दिवाळी दिवाळी झाली. म्हणजे ज्यांची सुदारक होऊन गेले त्यांची पुण्यतिथी वगैरे असते. आणि त्यानंतर सण आणि उत्सवा मध्ये सांगायचं झालं तर गुढीपाडवा. गुढीपाडव्याला पण आपल्या म्हणजे म्हणजे भारतीय संस्कृती मध्ये खूप छान परंपरा
हा ऑल म्हणजे, ऑल इंडियामध्ये नसून तो महाराष्ट्रामध्ये आहे. हां, फक्त महाराष्ट्रापुरता जरी मर्यादित असला, तरी पण आं
हा, म्हणजे आपण काय म्हणतो. बरोबर, हा मी तेच सांगायला लागलो. हा मराठी महिने न्यांची सुरुवात मराठी वर्षाची सुरुवात आहे, ती गुढीपाडवनंतर केली जाते असं म्हणता. गुढीव्या दिवशी गुढीपाडवा असं म्हणजे जे व र्ष आहे, म्हणजे जे बँकचं वगैरे नवीन वर्ष आपलं जे नवीन वर्ष आहे ते आपण जानेवारी पासून चा चालू करतो. पण जे बाकीच्यांचे जे वर्ष आहे ते तिथून चालू होत. म्हणजे प्रत्येक त्यात मला सांगण्याचा उद्देश काय मॅम फक्त सण आणि उत्सव हे म्हणजे प्रत्येक कुटुंबाने एकत्र येऊन जसं की तुम्ही सगळं सांगितलं उत्साहाने साजरे करावे हे याच्यासाठी बनवले असतील तुम्ही मला तुमचं दहा मिनिटं बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद त्यामुळे तुम खूप खूप धन्यवाद मॅम आणि तुम्ही जो अनुभव मला शेअर केला तो मला खूप छान वाटला
हो हो मी नुसता मॅम म्हणजे तुम्हाला सणाबद्दल सांगितलं पण तुम्ही त्याच्या पाठी मगची कारणे. प्रत्येक सणाबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली मॅम आणि मलाही खूप छान वाटले खूप छान वाटलं म्हणजे आपले इंडियामध्ये पण सण असे साजरी केले जातात तुमच्या म्हणजे तुमच्याकडून जी माहिती मला म्हणजे थोडी मला फार माहित नव्हती ती मला तुमकडून मिळाली. ऐकलं आणि खूप छान वाटलं आणि आपलं असंच कॉमन छान बोलण असू दे चला ओके मॅम
हो ओके हा
ओके बाय हा हा थँक्यू हा